काय करायलायस? जा.
काय नाही बघ बसलोय.
हा हा हा, काय नाही बसलेच. मग म्हंटलं कॉल करुया. आवरूनच. तुम्ही?
हा आवरूनच, जेवलीस काय?
जेवून, तुम्ही जेवला का?
हा जेऊ
हम्म.
म काय आणि बाकी?
काय नाही, सहजच कॉल केलेला.
कशी काय आ
काय नाय म्हंटलं बघूयात तरी काय करायलाय तुम्ही? हा केलेला. ह हा हा हा. काय नाही मला तुमचा होळी चा सणाविषयी माहिती पाहिजे होती, म्हणून केलेला कॉल.
हा हा हा, जरा दंगा ऐकू लागलाय.
हा बोला की.
हा बोल.
तेच म्हटलं होळीच्या सणाविषयी तुमची म म तुमच्या जरा माहिती पाहिजे होती मला, म्हणून कॉल केलेला.
हा हा, म्हणजे आपल्या इकडचा की असा बाहेरचा, कोकणातला वेगैरे सण?
सांगा म्हणजे तुम्हाला जशी माहिती आहे, तशी सांगा.
णजे आपल्या इकडे हा मग आपल्या इते कस असतंय की न म्हणजे आपल्या इथं जास्त म्हणजे हे करत नाहीत, नाही कमी प्रमाणातच म्हणजे मोठ्या साजरी करत नाहीत, जशी आपल्या कोकणात कशी करत्यात तशी नाहीत आपल्यात ते साजरी करतात आपल्या इथे कसं कमी प्रमाणातच साजरी केली जात पण कोकणात कस आप इथल्यापेक्षा जास्त प्रमाणात साजरे केले जाते
होय कोकणात म्हणजे ऐकून मला माहि होतंय की कोकणात मोठा होळीचाच सण साजरा केला जातो
हो ते कसं असतंय कोकणात कस रंगपंचमी आणि होळी मोठ्या म्हणजे आधी होळी करायची, आणि नंतर न रंगपंचमी मोठ्यान अशी साजरी कर
हा हा म्हणजे अ त्यांचा अ वार्षिक सण होळीचा आणि रंगपंचमी मोठ्याना अस
हा म्हणजे अ वो रंग, होळी आणि गणपती
गणपती
हा मग हे दोन सण ती मोठ्या साज
हा
तर ते अ त्यांच्या हथला एक उत्सव म्हणून ठिकाणी साजरा
साजरा केला जातोय हा हा
आपल्याकडे कसं असते आपण शक्यतो रेग्युलर आपपल्या दारातच साजरा कर पण नाही तिथं तस नसतय बाहेर गावी म्हणजे एका गावात शक्यत एकच मोठी होळी साजरी करत्यात
म्हणजे अ आप पण कसं आपल्या दारात होळी साजरी करतोय तसं ती करत नाही
नाय नाय तिथं कस एक गाव एक होळी अशा प्रकारे साजरी करत असत हा म्हणजे हा मुळ त्याने कस ते मोठ्या साजरी कर सगळं गाव एकत्र तेन येऊन
साजरे करत्यात फक्त कस आपल्या इथं फाल्गुून महिन्यात सण येत
होय. फाल्गुन महिन्यात होळीच सण अस हा, होळीच्या सणाला खूप महत्त्व दिलं जाते.
हा म्हणजे पारंपरिक म्हणा संस्क
हा मग ते अ ह्याच्यात म्ह जे गावातून जे लांब लोक राहिला म्हणजे असं, कोल्हापूर मुंबई म्हणा अशा शहराच्या ठिकाणी गेलेली लोक म्हणजे होळीसाठी गावात म्हणजे परत जात असतील
होय होय होय. होळीसाठीठ म्हणजे कस म्हणजे मोठा सण असतो त्यामुळ बाहेर शक्यतो कोकणातली कशी, माणसं बाहेरच गावा कामासाठी असतात, ना यी जास्त करून ती बाहेरच कामाला असत्यात लोक. त्याच्यामुळ कणी ती होळीला गणपतीला या सणासनी कोकणात येत्यात.
होय. सण साजरा करण्यासाठी,
हा मग तिथं कस असतंय अ कोकणात कसं म्हणजे आपली ग्रामदैवत असते ना, त्या म्हणजे ग्रामदैवताची पालखी, ती कणी ती मोठयानं, अ सो आपला जसा सोहळा असतोय, त्याप्रमाणे ती एकदम मो मोठयान काढतात पालखी.
हा, म्हणजे गावभर मिरवणूक.
हां हा गावातून मिरवणूक प्रत्येकाच्या दारी जाण आ पाल घेऊन जायाचं. अशा प्र करून मोठयान पाल
हा..
आणि मग त्याच्यानंतर काय करत्यात कि, आपलं अ.. होळीसाठी आपल्या कस दारात छोटस आपण होळी मांडतोय तर, मोठा खांब वगैरे उभा कर त्यात नाही होळीत.
हा.
म तिथले गावातील लोक काय करत्यात कि, सगळे जण मिळून कनि असे जंगलात जातात. मग ते जाताना त्यावेळी कनी ढोल ताशात घेऊन तात वाजत तेन. म तित तीथ गेले कणी एक म्हणजे असं झाडाची पूजा वगैरे करत्यात आणि नं तरन मग त्याला अ म्हणजे पुजून मग त्याजा एक खांब ट काढत्यात, आणि मग त्याची पूजा वगैरे करून मग त्याला वाजत गाजत तो खाम कनिय, म्हणजे व्हळी देव म्हणून असं हेला घेऊन येतात, गावात घेऊन येतात.
हा हा.
आ मग नंतरण अ घेऊन आली की मजी आता आपण व्हळी पूजणार असतोय ना,
हं, हं, हं. म्हणजे ते अ कसलं? झाड म्हणतात त्याला ते, सुरीचं का काय तरी असं म्हणत्यात ना त्या झाडाला?
हा ते आपल्या इकडं छोटी फांदी काढून लावत्यात
हा हा हा
तिथं कसं अ आप आपल्या इकडं कसं, गा प्रत्येकाच्या दारात अ साजरी करतोय ना आपण. तिथं तसं नाहीत करत तिथं म्हणजे अ एक गाव एक होळी. आता हा आपल्या इथं कसं हे शक्यत एका एक एक गावातनी अस्तय एक गण एक गाव एक गण पती, तस तिथ एक गाव एक होळी अशा प्रकारे णीय
हा म्हणजे गावातले, गावातले लोक सगळे म्हणजे असं एकत्र येऊन
हा, हा त्याच्या मुळ कस, सगळे एकत्र आल्यामुळ ते एकदम जास्त माणसं, त्याच्या मुळ एकदम जास्तच मोठ्यान होळी ति
होळी साजरी केले जाते. हा ती पालखीची मिरवणूक तेन म्हणताय तस, ते मो्ठयान
हा हा पालखी कशी म्हणजे सगळी ण मिळून करत्यात तस, हे पण सगळी सगळी जण मिळूनच करत्यात तिथ.
हा- हा म्हणजे ते अस पारंपारिक वेशभूषा तेन असं काय? अ म्हणजे हे करतात कॉफी
हा ते म्हणजे अ शंकासूर नावाचा जो राक्षस असतोय ना, ते तेज पात्र ती हे करत्यात करत्यात
गाव करायचे म्हणजे तिथल्या लोक करात
हा तिथली गावातली जी म्हणजे मुल वगैरे असतात ती शंकासूर नावाची म्हणजे त्याच कसं काळी तेन कप पडे घालायचं मुखवठा घालायचा आणि मेपक वगैरे करायच आहा
हा
असं हे करून कणी ती हे कर त्यात.
म्हणजे ते रूप हे करत्यात
अ शंकासूरच कणी रूप धारण करत्यात ते आणि म प्रत्येकाच्या अ दा दाराला जात्यात म ते आपलं तांदूळ पैसे वगैरे देत्यात. नही
हा म्हणजे त्यांना देणगी म्हणून देत असतील ते
त्येकाच्या दाराला गेले की, म ते असं म्हणत्यात की, म्हणजे शंकासूर दाराशी आला कि वाईट शक्तींचे नाश होतोय. चांगल्या शक्ती घरी येत
घरी येते म्हणजे ज्याच्या त्याच्या गावात च्या लेवलवर विचार करण्याचे ती हे म्हणजे विचार म्हणा किंवा त्यांची ती संस्कृती
हा त्यांच्या इथं म्हणजे अ पूर्वजांपासून चालत आलेली परंपरा तेन
हा
तिथं ते असते नय म तिथं कस बाहेरच्या गावाला जे म्हणजे आपले लोक वगैरे मुंबईला म्हणा शक्यतो करून जास् मुंबईलाच असतात खरं लोक
मांजर हाय का
तिथली हॅलो
हा बोला की,
ते कसं अ त्या दिवशी म्हणजे सुट्टी काढून घरी येत्यातच आपल्या
हा तो सण साजरा करण्यासाठी
करण्यासा
हा
तीही हे झालं तरी ते सुट्टी काढून आपल्या गावी हे येतातच.
हा हा म्हणजे ते अ तेवढेच ते विरंगुळा